ह
हा बोला
एकच मिनिट दिलवडती पज का हॅलो
हा बोलात.
काय करात आम्ही
हय.
हा
बसलोय म्हटला हा बसलोय बोला की,
एवढा का ह आवाज येत आहे. तुझ
का मृतत आहे म्हटलं.
तत आहेक नाश्ता केली नाही का तू,
नाष्ट्ता वगैरे झाला बघा माझ तुमचा,
झाला काय खाल्ली,
मी चपाती भाजी खाऊन आले घरी
हो चहा
चहा नाही घेतला.
हो का
हा.
हम् मग आपण चहा प्यायला जाऊया का?
कधी?
आता जाऊया का?
आणि सर आहेत की,
सरांना सांगायचं सर तुम्हाला पण घेऊन येतो म सर खुश सर सोडतात.
हा आणि
सर जर चहा पिऊन येतो आणि येताना थर्मासमध्ये तुम्हाला घेऊन येतो म्हणायचं
घेऊन येतो म्हणायचं काय
हा मं म्हणतात एक तास जावा आणि निवांत या म्हणतील
हम्म बोला की, खाली पेशनट आहे.
नाही तू कुठ आहेस?
मी वरती ये.
मला वाटलं खाली आहेस.
नाय नी वर
नाही पेशंट नाहीत एकदमच येतात बघ की आता त्या पेशंटला कुठं शिफ्ट केलंय काय डिजिटल मधल्या
त्याला काल डीचार्ज देतो बोललेले सर
हो का.
हम्म.
बरं आता कोण एक हया आठवड्यामध्ये पेशंटच यायला नकोत.
खायास तस करून दे.
होय मस्त वाटतय राऊंड घ्यायला असं चालू होतय असं बंद घेत होतंय संपतेय राउंड हम्म मग आणि काय त्या आजीला कधी शिफ्ट करणार आहेत.
आजी ला उद्या,
इकडे
होय आपल्या इकडे,
मं तिकडे का ऑपरेशन केलंय तिचं?
हा आय सि यू वगैरे सगळी सुविधा आहे ना तिथं
हम्म आजीला ना एक्सेझो पण होतं ना हार्टचा प्रॉब्लेम आहे ना,
होय.
हूं हूं हूं मग बाकी आता सुट्टी कधी असते?
आता शक शस्त शकवा,
हो का मग तू घेत नाय का सुट्टी.
काय खाते बाई
हम्म हम्म.
हाय ना त्यामुळं
हो का बर बर हम्म हम्म म फिरून यायचं ना कुठे तर जायचं ना. हॅलो हॅलो
हा बोला
आवाज येतोय का?
होय होय.
म आणि काय का ही मुल एक मंद मुलगी आहे बघा नुसा फिरत असत्या पिंक ड्रेसची. अ मावशी मारायला सुरवात कोण केलंय ओ, हॅलो हॅलो बोल.
हा बोला की,
आणि काय मंजूलिका अंगात आल्या वाडतं तिच्या खुळ्या सारख करायलाय.
ते आता हॅलो हॅलो अ चालेल मी ठेवते मग.
ठीक आहे.
हॅलो ती काय बोलतच नाही बाई. आपल्या शिवकन्या मॅडम हॅलो
हां बोला की.
मॅडम पाटूदे काय?
हॅलो काय झाल? मग कशाला यायचं ना इथ. पाटवा. हॅलो
तुम्ही बोलला की ठेवतो म्हनून म्हणून मी शांत
हो का इथं लोक माझंच पेन घेऊन लिहितात आणि मलाच मारून जात्यात. शी मी बोलणार नाही त्यांच्यासोबत.
कोण हायत त्या?
आहे एक, येत्या बघा तुमच्याकडे आता.
तापा हाय काय?
होय. ठेऊ का मी पेशंट आलय माझ्याकडे. इथं बसा.